हॅलो,, येतोय ताई आवाज हॅलो
हा येतय. येते आवाज येते,, मला दुसरें कॉल येत होता ओ, मग ते कट केला आणि मग तुमच्या सांगित ब ते हम् मुलं मुलं आली शाळेतून त्यामुळं ती
हो, मुलं मोठे आहेत बरं का माझे तुमचे लहान असतील ना, शाळेत जाता का?
नाही. म्हणजे मुलगी दहावीला ये आता अनं मुलगा सातवीला
हा म्हणजे शाळेतच जातात. माझे जॉबला ये दोन्ही मुलं
हो हो चागंली गोष्ट हाय. अरे बापरे, मंग चागंली गोष्ट आय. आमचे लहान येत मुळं हेच चालू ये आता त्याचाच अभ्यास, दहावीला हाय ही चालायचच चालय, आणि काय म्हणताय
हो ना ते कस, मुलं लवकर झाले की, मंग लवकर मोठे होतात. म त्यांच पण लवकर लग्न केले की बरं होत. रुटींग सगळं
रुटिंग सगळं चा मस्त बरोबर होत
हो आणि म्हणजे पहिल्यापासणाच असं वाटतच होत की, पटकन मुलं व्हावं. आणि पटकन मोठे व्हावं. आणि त्यांचं पटकन लग्न व्हावं. ते सगळं झालंय. आता त असं वाटत त्यांना मुलं पटकन व्हावा.
सगळ पटकन पटकन लवकर आजी होणार काय म, लवकर लवकर आजी व्हायची इच्छा ये काय?
हो कसंय, आयुष्य किती ये आपल्याला माहित नाय ना, आता आयुष्य कुठय आपल्याला एवढं
उद्याच काय हाय माहित नाय कोणाला, उद्या काय होणार हाय काय नाही. आप आपल्याला काय माहित नसतं ना, हूं
हा सगळ्यांना खूप कमी आयुष्य ये आता.
आधी सार आता खाणच नाय न आपलं बरोबर सगळं आपण पौष्टिक म्हणतो. नाय जे जेवणं तरी पण बरोबर की, ते आपण जे खातोय ना ते पौष्टिक हाय ना आता आधीच किती पौष्टीक जेवण असायच. आधीचं किती पौष्टिक जेवण असायच. आणि किती म्हणजे घरात प्रत्येकाच्या जनावर असायची दूध दूबत घर असायचं
हो. घरचं दूध, दुपत तूप सगळ सगळं घरचं असायचं आणि घरीच बनवलेलं सगळं राहायचं. पिकवलेले पदार्थ काय असल भाजी पाला असेल सगळं
हो आणि म्हणजे
आता काय ते, कशातच कस नाही.
कस पण नाही. आणि पाले भाज्या खातोय ते तर काय आपल्याला म्हणजे असं, पौष्टिक असं कायच नाय ओ आताच्या जेवणात, फळ तरी बघताय ना ते इंजेक्शन देऊन, देऊन
षध मारलेले असता. खूप औषध मारून आणता ते फवारण्या
हूं काय किती पण आणि आधीच्या म्हणजे भाज्यांना किती चव असायची. आता तुम्ही किती त्याला म्हणजे तेल चांगलं भरपूर घाला, मसाला घाला. ती टेस्ट नाय ओ. आधीच्या म्हणजे भाज्यांना
हो हो.
आधीची आधीचे लोक ते गवारे असू दे किंवा वांग असू दे, असे कच्चे खायचेत लोक, म्हणजे असं तोंडी लावलेत, हम्म आता तुम्ही किती काय करा त्यांना चवच नाय. कुठल्या हेला, आधीसारखी चव नाहीये. ठीक ये, कारण ते औषध मारलेले असतात शेतात त्यामध्ये
हम
कसं आहे की म्हणजे, तीन महिन्यात न पिकं घ्यालेत अता तीन महिन्यात न पिक
हो रात्रीतून ती कोथंबीर भाजी कोणती असो ती काढायला येती रात्रीतनं आता आमच्या आजूबाजूला शेती तीच बघतो ना तर ते किती कमी दिवसात ती भाजी काढायला येते आणि जेव्हा आपण ती शिजायला टाकतो ना तीच डायरेक्ट पाणी होऊन जातं.
मग काय नाहीच काय आता सगळ्यात भेटत ओ मला तर काय. किती आता परवा तर मी ऍप्पल आणलेली बघा एक किलो अँप्पल म्हणजे सफरचंद आणली होती. वरून इतकी छान लाल भडक टमटम असे दिसत होते आणि कापल्या नंतर आत अस काळ एकदम म्हणजे, नाही बाद झालेली आतून कुजत होते ते, आतून वर काय वर मात्र छान आहेत, एक किलो म्हणजे सफरचंद आमी टाकून दिली. पेरूच पण तसच आहे, ते औषध देऊन होतय कि काय हवा कोणामुळे होत ते काही कल्पना नाही आपल्याला
इंजेक्शन मारतात बर का असं वाटतं मला इंजेक्शन प्रत्येक फळाला इंजेक्शन मारतात ते.
मग तेच ना आता हे डॉक्टर म्हणतात हे फळे खावा हे खावा काय खाऊन काय उपयोग त्याचा. किती छान लहान लहान मुलांना असं बॅक पेन आणि जसं भरपूर त्रास होतो लहान लहान मुलांना.
हो डायबेटीस सुद्धा व्हायला लागले लहान मुलांना.
हो हो हो आणि म्हणजे, आधी म्हणत होती की म्हणजे वय झालं तरच म्हणजे शुगर वगैरे होते. पण तसं काय नाही आता लहान मुलांपासून आहे. वय नाही काय नाही, लहान मूल पण
हो ना पूर्वी वय झाल्यावर केस सफेद व्हायचे आता तर लहान मुलांचे. सफेद होतात.
आता सगळ्यांचेच ते डाय लावा आणि काय लावा सगळं ते तसचयेतं का म्हणजे काळे कमी आणि वाईट जास्त त केस.
हो ना अवघडच झालंय सगळं. तेच आपल्याला सकस आहार.
हम्म
सकस आहार मिळत नाही तो
आमची आजी तर की नाही म्हणजे अ एवढं वय झालतं ऐंशी वय झालतं म्हणजे ती ती वारा वारली तेव्हा तिचे केस काळेत होते आणि चष्मान होता काय शुगर बीपी ऐंशी वर्ष. आता आपण हा एवढ्या लहान वयात शुगर बीपी पी केस पांढरे चष्मा मोठाच्या मोठा दिन ग म्हणजे हेच वेगळं झाले आता दिनचर्या वेगळी असल्यामुळे. तेव्हा शेतात राबायचेत लोक. शेतात काम करायची त्यामुळ त्यांना म्हणजे शरीराची हालचाल भरपूर होती ना त्यामुळ एवढ अस दवाखान्याच हे नव्हत. आणि आता हल्ली कस आहे बायकांना काय नुसत घरात धुनभांडी, स्वयंपाक. त्याने काय शरीराची हालचाल होत नाही त्यामुळे शुगर, बी पी आहे ते चालू आहे सगळ.
जास्त.
नाही नाही हो
मग
दुनियाला मग काय.
करून ते आवरून बाकीचे व्हायचे ना आशे.
हम्म ते कस व्हायच की आता. आता काय नाही शेती तर पण म्हणजे कस सगळे शेती तर शेतीच प्लॉट करत बसले शेती सगळी जात आहे आपल शेतीच. बिल्डरशिप करत आहेत सगळी लोक. शेती पण कमी होतीये आता सगळीकडे बघते ना मी शेती
हो शेती कमीच झाली आता.
प्लॉट करून मग कारण आताच्या मुलींना कस आहे लग नाही मुलींना बिल्डरशीप नवरा चालतो पण शेतकरी नवरा नकोय आता मुलींना. अस झालय शेतकरी म्हटल की नकोय काय करणार. शेतीमध्ये किती उत्पन्न आणि काय आहे ह्याच कोण विचार करत नाही, फक्त शेतीवाला नवरा नको का तर सगळ्यांना स्वयंपाक ढिगभर असतो. घरचा जॉईंट फॅमिली असती शेतात जाव लागत हे तेे.
हो ना पण मग त्याच्यात सगळ घरच असत हे नाही लक्षात येत ना. सगळ जेवढ उत्पन्न असत ते आपण घरी पिकवतो.
आता फक्त मुलींना फक्त अस म्हणजे हे अस काय म्हणतात? मोबाईलमुळ कि टीव्हीमुळ कि किंवा कल्चर आता निर्माण झाल त्यामुळे कि नवरा अस सुट्टा बुट्टात असा असा पाहिजे. पण शेतकरी नवरा नवरा नको पण त्या शेतकऱ्याच्यात किती चांगल उत्पन्न आहे किंवा घरच तूप, दूध म्हणा दही म्हणा सगळ घरच पालेभाज्या. आपण आरोग्यदायी राहू शकतो हा विचार करत नाही. बाहेरच बघा तुम्ही कितीही विकत आना तिथ काय आता झालेल.
हो ती म्हणच आहे ना घरच सरत नाही दारच पुरत नाही. अशी
हां तस झालाय तर खर शेवटी करोना मध्ये बघितल ना. करोना मध्ये बघितल सगळ्यांनी शेवटी परत सगळी गावीच आले गावीच आले सगळे.
गेली आणि शेतकरीच सुखात होता तेव्हा.
हो हो शेतकरी आपला शेतात व्यवस्थित सगळ पीक करून खाऊन मग. हो बाहेरच्यांना कस बाहेरच्या लोकांना एवढ म्हणजे हे मिळत नव्हत सगळ्या वस्तू मिळत नव्हत्या. ज्यात आहे त्यातच पण शेतकरीच चांगल होत शेतकऱ्याच.
पण मग जे समजल त्यालाच आहे खरच शेतकरी कधी पण सुखीच आहे.
बघा ना आता दूध किती भेसळयुक्त दूध येतय पण शेतकऱ्याचा कस. घरात जनावर असतात दूध इतकी इतकं छान दूध असं म्हणजे अ त्याच्यावरची साई किंवा तूप म्हणा, दही म्हणा राचं. पौष्टिक मिळते आताच बाहेरच बघा तुम्ही सगळं सगळ्यात भेसळ दुधात भेसळ स दयास भेसळ भेसळ मध्ये पनीर मध्ये भेसळ काय तर पनीर मध्ये पण भेसळ. काय खावं.
ते पनीरच बंद झालं मार्केट मधलं.
आणि तूप पण म्हणतोय आपण विकतच त्याला अस वास असतो पण तसं तुपासारखं नसतंच तुपते विकतचं पण तुप म्हणजे. हा.
हो मी पण दोन-तीन वेळेस आणलं ना ते चवच नाही त्याला.
चव नाही तेल खाल्ल्या वाणी होत ते. तेलाच म्हणजे तेलाचा वास नाही तुपासारखा वास येतोय पण टेस्ट नाही. असं होत.
टेस्ट नाही ते वेगळंच लागतं.
ह ते कसं आता घरचं तूप खाऊन माहित असत आपल्याला, हम्म. आमचं तर कसं घरात म्हशी वगैरे असल्यामुळे आम्ही घरी पनीर म्हणा काय म्हणा म्हस व्याली की पंधरा-पंधरा दिवस श्रीखंड काय, पनीर काय घरच खाऊन आम्हाला सवय आणि ते विकतच नाही ना सवय हा घरात आमच्या भरपूर. हा ते म्हस व्याली ली की पंधरा दिवस अस पंधरा दिवस लोकांना देतच नसतात ना. घरी रोज पाच-पाच लिटर दुधाच काय करणार. पनीर करा, श्रीकंड करा हेना द्या, त्यांना द्या. श्रीखंड येन भरपू खाल्ल की लहानपणी श्रीखंड, पनीर, बासुंदी म्हणा भरपूर. आत्ताच्या मुलांकडे बघतोय ना आमची मुलं माझी मुलं तर काहीच खात नाही त्यात. त मला वाईट वाटते दूध नको, दही नको फक्त तूप तेवढं खातात. आम्ही असं पाच-पाच लिटर दूध उकत त्याला त्याची शाही काढलेलं आम्ही आणि आमची मुलं अशी खात नाही ते आम्हाला हे होत पाच-पाच लिटर दुधाचे अशी जाड भाकरी सारखी शाही येती ती शाई. साय काढून त्याच तूप करून सगळं करून आलं की तर माहेरे
चालेल चालेल हो हो बाय.